एक. हॅलो.
हा बोला की.
येतोय का आवाज?
हा हा येतो
ह ह.
होय बाकी
तेच म्हटलं, आणि तुम्हाला कोषाबद्दल माहिती असली तर.
आहे, आता हेच हा. काय म्हणला?
आपण बघूया म्हटलं तिथं, ट्राय करू.
होय, मग काहीतरी आता थोडं काय ना काय तरी, म्हणजे कसंय प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल घेतल्याशिवाय किंवा असं हे केल्याशिवाय काय भेटतच नाही.
भेटत नाही होय.
हम्म. घर सांभाळून सगळं सांभाळून सगळं करायला लागणार आहे तुम्हाला तर आता. काय लग्न झालं नसतं तर काय मग कसं पण हा बाबा एक तर एक करता येते. कारण मम्मी पप्पा असते समजून घेतेत. हे लग्न वगैरे
इथ आपण सगळ्यांना समजून घेऊन मग आपल्यात ही बघायला लागते.
करायला लागते होय की.
हम्म.
करायचं काहीतरी. तिथं म आता बघा तेच करा मला तरी वाटते. टायपिंगला वगैरे कसं छोटे छोटे ऑफिस वर्क्समध्ये तिकडं तुमच्या इकडं असं कोणता पेपर वगैरे असं फेमस असत नाही का? म्हणजे म्हणजे कसं आमच्या इकडं कसं, इचलकरंजीच असं महासत्ता म्हणून पेप पर असतोय ना आपलं पुढ असं, वर्तमानपत्र असते ना. त्याच्यात ते असं एक एका पेजवर कसं नोकरी बद्दल वगैरे असं सगळी माहिती असते, कुठं कुठे जॉब उपलब्ध आहेत. असं सगळं. मग ते आमच्या इकडं असं म्हणजे तुम असं ज्या लग्न झालेल्या बायका असतील, ज्यांना जॉब करायची इच्छा अस ते वगैरे अश्या असतात ना.
ह.
एकेकांना काय म जे म्हणजे एकेकांना कसं रेफरन्सने वगैरे माहीत होते ते जातात करतात. पण ज्यांना काहीच माहिती नसते, कुणाचं कुणाला विचारायचं काय असं समजत नाही ना ते मग अस पेपर मध्ये वगैरे असं चेक करतात. की कुठ जॉब हाय काय काय नाही वगैरे अस. मग ते मग आप आपल्या पात्रतेनुसार जर कुठं असेल असं वाटलं की मग तिथं नंबर वगैरे फोन नंबर नसतात मग. हा मग त्या नंबरवरती कॉल करून वगैरे बोलण होतय. मग त्यांना जर
या म्हणतात मग ते कुठं असेल त ऑफिस वगैरे किंवा ते काय काम असेल वगैरे असं
हो ह.
असं जाऊन भेटून वगैरे मग ते भरपूर राहता आमला वाटते. आम्ही आठला बसल जातोय ना सकाळी कॉलेजच्या.
हम.
त्यात मोस्टली पन्नास टक्के स्त्रिया असतात, त्या सगळ्या कामाला. म्हणजे जॉबला वगैरे बाहेर जाणारच. बँकेत असू दे किंवा असं ऑफिस वर्क असू दे, सिंपल. साधं मला वाटतंय ते असं, हे असत्यात ना हॉटेल्स वगैरे मोठे मोठे
हो.
तिथ चपात्या वगैरे करायला पण अ जातात बायका किंवा बस अजून काय करायचं. हा तेवढाच वेळ कारणे लागतोय चार हा चार पैसे हात हातात
हम्म.
घरचा खा
त्यामुळे खर्च खर्च निघतोय तेवढाच हातभार आपला.
होय आणि सगळ्या असे एजेड बायकच आहेत हा कि बाबा कोण असत. म्हणजे कमी शिक काय अस कमी वयाच्या वगैरे आहेत तशाततण नाही.
हा हा.
चांगल्या साठ पंचावन्न साठ वर्षाच्या बायकाच आहेत. आम्हाला गारमेंट असू दे.
हा ह.
असं पण असत ते जातात. आणि सिटी लेव्हलला कस थोडा पगार पण जास्त असत ना.
जास्त असते हो हो.
हम ह.
आणि हा नाही तो, तो नाही तो, काय तर बघत राहत ना ते. आपल्या सारख आपलं. जास्त जॉब नाही त्यामुळ एक तर एका आ जावलं म्हून वयला लागत.
हम्म आणि कसं होतंय एका म्हणजे. आता एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल आणि तिथं जर तुम्हाला. पगार असा नाही वाटला की कमी आहे असं असं म्हणून. पण असं करायचं करायचं नाही की एखादा. का जॉब करत असलेला जॉब सोडून. मग दुसऱ्या ठिकाणी बघाव अस एखादा जॉब. चालू असतानाच दुसरा शोधणच ते बेटर असते. किंवा एखादा सोडला मग दुसरा बघूया मग ते मधल्या पिरियड मध्ये मग नको. कवाट्याला लागते कंटाळ येतोय. असं असं ते म्हणजे जरा माइंड चेंज होते ना.
होय.
तं आहे.
ते बघ बघत स्त केलेले भेट.
हा मग चा.
हॅलो.
हा बोल.
आवाज रेंज जात्या काय.
अ ते जरा मोबाईल मी इकडे, तिकडे, इकडे, तिकडे करायला लागली ना.
हो.
बघा काय तरी. कोर्स वगैरे करा कुठला तरी. कंप्यूटर रिलेटेड.
होय.
त्याच्यातच म्हणजे आता कसं सध्या कम्प्युटरवरच प्रत्येक गोष्ट सगळे ऑनलाईन होत चाल्या.
ऑनलाईन होत चाले होय.
हम्म त्यामुळे कम्प्युटरचं नॉलेज असणं पण जरा, हे आहे ना. इंपॉर्टन्ट हाय तेे पण.
माझी काही एम एस सी आय टी तेवढी झाल्या, बाकी काही नाही झालेलं.
करायचे असं टायपिंग
टायपिंग असेल किंवा मग टॅलीच कोर्सेस असतात.
हम्म.
परत आणि ते कोडिंग वगैरे असतय, ते काय एवढं म्हणजे त्याचा आपल्या इकड कुठं फायदा होत नाही, त्याला ते कोडिंग वगैरे शिकलं तर मग ते
पुणे, मुंबई तिकडं जायला लागतय.
हम्म.
अकरावी बारावी कोणत्या सब्जेक्ट मधन केलाय तुम्ही?
मॅथ्स् मध्न केल्या.
बायोमधन काय मॅथ्स?
मॅथ्स् मॅथ्स्.
हा हा मग इंजिनिअरिंगचा ऑप्शन होता की, पण काय
पैसे तेवढं फी हे सगळं काय, बघायला
होय होय ते पण आहेच खरं.
हम्म.
काय ते शिक्षणाच तोच प्रॉब्लेमाय, शिकायची इच्छा असली तरी जरा पैशा कडणं आणि ह्याच्या कडनंच आत येतय.
हा तेच की. आपली मस्त इच्छाय पण काय करायचं.
होय आणि आता, होय आणि आ आता मोफत केलय ते शिक्षण सगळंच.
शिक्षण होय
टेक्निकल एज्युकेशन फ्री झालय ना?
पण आपलं दिवस गेले की आता.
हम्म, तेच आमचं पण तसच झालं आता लास्ट राहिलत त्यानं फ्री करून टाकलं.
हो, आणि शेवटचं वर्ष तर शेवटची दोन वर्ष जर असच कोरोनातूनच गेल.
होय आमचं तस आमच्या अकरावी बारावी गेली कोरोनामध्ये.
हो,
एक्झाम्स वगैरे पण म्हणजे कसं ते प्रत्येक वेगवेगळ्या सेंटर्सला नंबर पड कुठल्या एक्झाम चे, बोर्ड एक्झाम चे पण ते कोर कोरोनामुळं काय त्या त्या कॉलेजेसमध्येच पेपर्स झाले. आणि काय लेक्चर्स व्यवस्थित व्हायचे नाहीत. काय नाही तरी पण तसं कसं तर करत-करत ह पास तेवढं पास तरी झालं ते नशीब लेक्चर वगैरे न होता.
ऑनलाईन तरी किती हो मोबाईल वरती काही उओडकूनसं म्हणजे. मोबाईल घेतल्यानंतर तर अभ्यासच करायला पाहिजे एवढं त्यावेळी कुठं नवीन नवीन कॉलेजला असते या. बारावी म्हणजे.
हम्.
पण झालं तेवढ झालं त्यानंतर काही नाही मग ग्रॅजुएशन. किचन वगैरे झालं व्यवस्थित. आता पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतं एक वर्ष करायचं आता एवढं. म का नाही. मिस्टर काय शिकलेत तुमची.
मिस्टरांचा एम बी. ए झालंय.
एम ए.
होय होय.
हम मग त्यांनी पण शेतीतच असं राहिलेत ना.
त्यांना पण बघितलं जॉब ते सगळं शोधून परत आणि शेती.
हम म्हणजे आर्टसमध्येध्ये. कस जरा स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे भर द्यायला लागत. तेना त्या सब्जेक्ट मधन.
आपल्याला एक शिक्षण संस्थेला बघत होते पण काय नाही जमलं.
हम् ते जरा ते पैसे उतायला लागते तसल्यांना ते.
होय होय.
बीएड वगैरे केलं तरी आणि आता काय एक्झामस आले थोडा.
होय.
नेट सेटच्या एक्झाम्स असतात त्यात मेरिटला जे असतात. त्यांनाच असं म्हणजे आत्ता झालंय चांगलं सुरुवातीला काय. परमानंट व्हायच असेल तर पैसे भरा हे करा.
होय आता भरपूर. ये त्याला एक दंब भरपुर जात ना.
होय प्रत्येक गोष्टी तुम्ही कोणतं पण करायला जावा कॉम्पिटेटिव्ह म्हणजे. आपल्या ह्याच्या प्र प्रत्येक गोष्टीत कुठ जरी ऍडमिशन घ्यायचं. किंवा काही जरी करायच. अस कसेल तर ऐगझाम द्या लागत प पहिला कसं भरती क म्हणजे पैसा भरा हे करा. ते करा काळा बाजार करून सगळे व्हायचे सेट.
हो आहेती हो.
हम्म पण आता स्पर्धा वाढल्यात ना सगळ्या.
आपल्या आधी चौथीवर सातवीवर शिक्षक होतो.
होय.
होता.
काय आणि आता तेच सांगते ना पहिली ते चौथी पर्यंतच्या शिक्षक बनय. असल्या तरी एक्झाम द्यायला लागत.
त्यांची पण एक वेगळी एक्झाम असते.
हो हो.
हम् चालेल ठेवक आहे मग.
हा